हॅलो हा बोल हाय हाय बोल आंबा खात बसलोय हम्म बोल
तेच कि तसं हे करत्या ग मम्मी हे करत नाही कधी काय घ्यावं म्हणत नाही असं
हम हम त्यांना पोरांची पोरांची भर करतात दोघी पण
माग बी बिशी आलती बघ तर तिकडंन घेऊन इथंच आली मला मोजायला दिली किती आहेत बघ म्हणून नाही तर घे बाई तुला हजार रू घे नाही तर काय घेणार आहेस तुला काय करू काय म्हणली नाही
हम हम! आमच्यात नाही मम्मीची भिशी फुठली कनी मम्मे पोरासनी देतिया पाच पाचशे रुपये
हम्म
आणि मला आणि देतीय म्हणजे आता तिघांना अस रुद्राला दिपूला
हा
केला आता श्रेयांशला एक समज आत्ता तो आता झालाय मग तेण सगळ्यांना पाच पाच पाचशे रुपये असं त्यांना तिघांना आम्हाला तिघांना असचं दे भिशी फुटली की यात्रेला
हा हा
हम्म
आमच्यात काय नाही बघ मागायचं नाही
हम
जाऊ दे म्हणते तिच्याकडे काकाचं ते पहिल्यापासनच आह तेच की तेच की पप्पांच्याकड कुठे एवढं हे आमचे पप्पा देत होतीत बाई येईल तेव्हा देत होतीत पैसे पोरगीच्या हातात मला हॅलो
हॅलो
हा बोल की
कोण मध्येच् हॅलो म्हणायलंय?
आयत नव्ह भाजी तुझ्या तुझ्या लेकी
हं हम्म
मावशीचाय जेवल्या वय बघ कि भाजी आम ती करून तेल चटणी खात्यात अमृता माणस अमृता मावशी हा हा आ होय अगं मावशी निसता तेल, चटणी चटणी एवढी एवढी घेती त्या नकभर
हं
आणि तेल जास्त घ्यायचं आणि खायाच.
चांगलाय की तुला भाजी कराय लागत नाई
भाजी कुठं केली तरी पीन खात्यात् आम्ही दोघंच की आमची श्रुती जराशी खात- -
हम्म हम्म आमच्यास साईला नुसतं कडधान्य आवडत्यात. साई आणि साईचा बाबा दोन्ही एकसारखीयेत फक्त कडधान्य पाहिजेत पालेभाजी आवडत नाहीत त्यासनी
उलट पालेभाज्यात कडधान्यापेक्षा पालेभााज्यात हे असतय
व्हय कि खरं खायचं कोणी ते आम्हीच खायय पाहिजेत. भाज्या करायच म्हणल्यावर सगळं अवघड हुतंय घरातनी अगं
होय व्हय
त्यात भेंडी तर केली तर सासूबाई आणि मीच खायाची दोघीजणचं हि खात नाईत कोण दुसरं काय आपलं काय केलं भाज्या ते प खायला बघत नाहीत, मे हीशी तेवढी सगळीजणं खात साया तर पालेभाज्या म्हणून खायला बघत नाही जिर मोहरी दिसता कामा न नाही कांदा दिसता कामा नये तेला
काय ना आमच्यात बी तेच आहे बघ कांदा काढून टाकत्यात टोमॅटो अस कच्च खातील खरं हे ज्यातर भाजीतला भीजीत तेलातल काढून टाकत्यात बघ पोरी किती रे पाव मागतो
हं तो मोठा आंबा नसतो काय राघू आंबा तो
हा
मम्मीन दिल्या पिकलाय ओ त्यो फ्रीज ला ठेवलेलल म्हंटलं आता कापूया खातो तीन तीन चार आहेत त्यातलं
जेवताना तेन खायाच
हं आता मी सकाळी खाल्लोय जेवलोय मी सकाळी सकाळी म्हणजे कधी मिळते दहा वाजता
होय खायचं बई पोरग अजून पितय नव्हं मग खायचं
मग तो जरा अस झोप प्ला म्हंटलं नाही तुला जरा अस एक दहा मिन्ट तेवढाच म्हटलं जरा काय तरी खाऊन घेऊया मग जरास खाल्लो मग जरास तेवढंच
अ ह मग चिकन वगैरे आणतासा का नाही
आणतोय सोड रविवारी आणलेलं हं घेरी खायला बघत नाही काल गेलतो सोड आम्ही जेवायला बाहेर
हा हा
नाही बाहेर आहे तेव्हा जेवायलाच गेलेलो
हा हा आम्ही पण गेलतो बाई गेल्या शु कुरवारी गेलतो
हं हं
निला तवाच आणलेला जेवताना
हम्
अ कुठं जेवण ताट तर घरात केलेल परवडते म्हणते हॉट
हम्म आणि हे काय नव्हच सायाचा बाबा काल गेलो एकच रोटी खाल्ल्यात
हा काय नव्हच होय पैसे
मग तिथन आलो रबडी घेटलत आणि रबडी खाल्ल एकच एकच रोटी खाल्लीत फक्त आणि ते बाळाला घेतलं आणि बाहेरच आलेत तिथनं त्यांना गुरुवारच खाऊ वाटत नाही त्यात मी गुरुवारी खायला लावलं
हा हा मग शाहाकारी घ्यायची होतीस
सांगितलं की शाकाहारी घेऊया आणि आपणच म्हणत्यात हं शाहाकारी कस असेल काय सांग येता येत नाही
हम
आपणच म्हटलत
आता आम्ही आम्ही काय करतोय माहिती हाय काय गेलो कणी ह एक ताट शांकाहारी आणि दोन मांस अ हे मांसहारी घेतोय
हं हं
श्रुती आमची शाहा मटण हे खात नाही चिकनच खात नाही मग ते एका ताटात दोघी जण खात्यात रोट्या काय तीन तीन आस त्यातच ताटाला आता परवा पण किती त्यांनी तीन रोट्या घेत लेत
हम्म
आणि माझी एक राहिली
हम् हम् मग काल तेच ग त्यांच्या ताटाची रोटी राहिलेल्या दोन म्हणलं द्या म्हणलं पार्सल त्यांना मग पार्सल का घेऊन आल तो मग सकाळी ते आणि सहा ते पण ही अंडाकरी पण होती त्यातली
हा हा होय देत्यात की पार्सल
देतात राहील तशीच होती दोघांच ताट ते मासा दोन होतेत पीस तेच मी काय मासा खात नाही
हा
मग माशाच पीस पण दोन होतं ते हयांना डब्यायला सकाळी तेच दिलं
हा हा देत्यात सोड पार्सल
व्हय येत्यात मग अंडाकरी होती ती पण जरा दिलो त्यांना आणि जरा राहिले ती म्हणल रो ह्याच्या रोटी बरोबर खाऊया म्हटलं मग मी माझी चपाती बपाती काय धरली नव्हती पीठ तसच ठेवलं फ्रीजला भाजी तर कशाला करू म्हटलं हा याच्या बास होतेय ना मासा भागतोय म्हटल तो
होय
हम्म मग मासाच दिला डब्याला
बर
मासा नाही सगळंच असत ते चिकन मसाला थाळीला कणी
हा
मसाला, अंडाकरी अर्धा अर्धा अंड असतय आणि मासाच पीस असत्यात एकेक आणि चिकन सूप म्हणून एक बाऊल असतय पांढरा तांबडा आणि सोलकडी
हा हा
असं ताट होतं पूर्ण
हा हा आम्ही आता परवा गेलो तवा हे चिकन फ्राय एक घेतलेली थाली
हम्म
हे आणि मी बटर चिकन घेतलेलं ही आमची पुरगीला बट बटर चिकन लागतंय
हम्म गोड असतय ना त्यामुळं पोरींना ते पोरांना तेच आवडत
घरात पण करतो बाई परवा पावण आलेल तेव्हा पण तेच केलेलं
हम्म हम्म हम्म
बटर चिकन आणि त्यांच्यात कसं गोड खात नाही तिखट लागतय त्यांना
हम्म
आता आम्हाना काय माहिती ते खात त्यात नाही खात्यात आमच्या सारख बटर चिकनच लागतय
हूं हूं हा हा आणि काय मग?
ह आणि काय नाय बशी शिवायला बसलोय आता ह्या पोरी मधी मधी करायलात न्हव
झोपत्यास का नाय
झोपतोय बाई लई काल तर बारा वाजता जेवलेलो साडे अकरा पावणे बाराला जेवलेलो आणि एक दीड वाजता म्हणजे एक झोप निगली फॅनच्या खाली टी व्ही बगत झोपल की झोपच येतिया
हूं हूं
आणि त्याच्यानंतर आणि पाय दुखालागला ब एवढं एकच पाय दुखालागलाय अग कालपासून
हूं हूं
आणि बांधून झोपलो अ उठलो हे ब्लाऊज शिवायच म्हणून उठलो आणि त्याला काय पाय दुकालेत त्यामुळ मनच लाग ना
हा
त कटिंग कराय घेत तसच ठेवल आलो थांब ग कटिंग करायला घेतलेल तसच ठेवल
हूं
आणि अ झोपलो आणि परत चार साडे चारलाच उठ नो
हूं हूं
असूदे मज्जा का आणि रात्रीच कुठ झोप लागते मग रात्रीच काय रात्र पाळी असली की जरा वेळ होत ते सोड झोपायला
मंग मग काय मोबाईल बघत बसल तरी चालत
मोबाईल नाही सोड शिवत असतय की मग काल काय शिवलोच नाही रात्री कटिंग निसस्त केलो एक ब्लाऊज शिवला बदल च हे कट दुपारी शिवल नाय की रात्री रात्रपाळी असली की शिवतय रात्रीच रोज बारापर्यंत जेवायचं
हूं हूं
मग झोपच येत नाही दुपारी झोपलं कि, मग जरा रात्री उशिरापर्यंत शिवते.
हम्म, हम्म
ए उघड ग.
आणि काय मग?
मग काय नाही बघ.
हम्म, हम्म
अग ही टॉयलेटला गेलीया आमची रंभा बारकी.
हम्म, हम्म
शाळा कधी चालू होईल ना अस झालंय.
आमच्या साया नाही. नाही तर साया दिवसभर टीव्ही बघत बस ते
हा आमच्या बी बसत्याात की, बाहेर जरा खेळ टी व्ही बघून काय उपयोग नाही ग जरा बाहेर पण खेळायला पाहिजे. बाहेरचं पण वातावरण जरा हे कराय
हम्म
तर आता ऊन कसलाय बघ की, उन्हात सोडायचं नाही म्हण.
व्हय उन्ह पडलया.
होय. तेच म्हणलं मिरच्या वाळत त्यात जरा वाळत घाल. काय म्हणलीस?
हम्म, हम्म
घातलेय मिरच्या, मीठ आणि लसूण घातलेय वाळत. आता उद्या सकाळी जायाच दीड वाज तर या म्हणलं.
सोलाय पाहिजे ना अजून त्यो?
लसुन हे केलंय की त्याला पीठ लावून ठेवलय जरासं बढवलं की नई ते
हम्म हं
जरा बडवलं की चोळून जरा अस काढायचं. मोठा मोठा आहे सोड. आल्लं पावश सगळ आणलंय आल्ल आणलय की, ते काय आता बारिक करायचं नाही बायकात तसच नेल्यात.
साल, साल काढणार नाहीस?
साल काढणार की. साल काढायचंय. भिजत घालायला लागतय न्हव त्याला?
हम्म हम्म
आता रात्री भिजत घातलं तर चालतय?
आता उद्या काय आता घाल की भिजत आणि संध्याकाळी साल काढ तिजी
हा, हा चालतय की हा, हा थांब परत करतो काय हा